हॅलो
हा बोलकी
हॅलो
हॅलो
हा बोल काय करते?
धून भांडी आवरा लागलोय बघ
हा हा हा
तू करायल्यास
काय नाही ब आता आवरनार सगळं
हा हा अजून आवरायल नाही?
अजून काय आवराय नाही आता आवरायची आता सुरुवात करायची चहा नाश्ता झाला सगळा
हा हा
मग आता बाकीच सगळं करायचं तर स्वयंपाक अजून निम्मा थोडा केलाय थोडा करायचा आहे
हा माझं तेवढंच मी पण काय जेवण अवल आधी
हा
हा
म ते आवरुन दि ल त्यात काल जरा दिवस कंडाला आल्यासारख झालय म्हणता म्हणलं ब हे करावं आवरावं हे काम उठलोच नाय ग लवकर सकाळी
होय काल वैताकून आला आचिला
होय तेच कि काल दिवसभर क फिरलेलं आज कंटाळा आल्यासारखं झालं बाई ना सकाळी उठलो नाही लवकर काय करणार तुला आवाज लेट न येतोय काय मा झा हा मस्त झाली. लेट न आवाज यालाय कारण मी बोलताना हि व्हायला लागले ग प्रॉब्लेम आहे का काय
ह तुझ म्हणजे मी बोललं तरी तुला लेट न चाललंय आणि तू बोललेल सुद्धा मी बोल तानाच यांनाय अस व्हयलाय
हा मग बरोबर हाय
हम्म म्हणून थांबून थांबून बोला लागलय ग
हा हा असं झालंय
आ
मग काय काय केलासा काल
पाहिजे होतीस मस्त न जायला लेट झालास होय
हा
हा आणि त्यानंतर ना मग म्हणजे घरातलं आवरलं आधी आणि मग गेलो ग कारण घरातल पण बघायला पाहिजे की आण त्यात सकाळी जरा चहा नाश्ता त्यात मुलांच आवरण होत नाही गं लवकर फास्ट मग जेवयला बाई संध्याकाळीच पाच वाजून गेल जेवण केलेल
अगो बाय बाया
सकाळच जेवण आमचं संध्याकाळी झालं म्हणजे काय झालं इथलं घरातल आवरीस स्तवर धुन बिन एव या माणसांच्या आंघोळ्या त्यां सगळं आवरायला बरोबर साडेनऊ वाजलेलंच इथंच आम्हाला त्यानंतर मी जे टाकीला भांडीबिंडी आवरली आणि मग गेलो जायला पण तिथं जायला एक तासभर लागला की ग वाटेला आणि त्यात बाजार सगळा घेत जायचं घेत नव्हतं ते गेल्यावर खरे केली सगळी ते आता तिघं जण सगळे जेवण करायं म्हटल्यावर पैशे थो थोडं थोड
घेतला तिथ गेलो लाडू गोळा लिही आणि जेवणाला घातलय काय करणार पर्याय केल्यावरती आम्हाला कोण मस्त झालंय त्यात कस रानात जेवण करून खायची पार्टी करायची वेगळीच मजा पोरानी पण लई एन्जॉय केलं मस्त वाटले त्यां नं आपण तयार नाही पोर घरला प्रत्येक जण ते मम्मी आणि म्हशीचं थांबूया की थांब चिऊ काय कालच गेलीत आणि दुसरी अपरणाची तेच सुषमाची गेलीत काल
हा हा
आणि आज अपरणाची गेलीत पोरांना जायचं नव्हतं सुट्टीला कुठ जायाय गावत नाही आणि काल सगळ्या झाडांचा आंब काजूच्या बागेच्या शेजारीच होतो
हा.
कुणी पोरानी तिथलं काजू आंब सगळं काढून पिशव्या भरून आणल्या. आणि ते नेलं पण नाही अगं राहील इथचं होय. आम्ही जेवण करपर्यंत आता कस काल सोमवार असल्यामुळ थोडी शाकाहारी थोडी मांसाहारी होतीच
हा
म त्यामुळ तिनी जेवण करसतोवर निम्म्यानी मांसाहारी केलं निम्म्यानी शाकाहारी आणि हे घेऊन गेलतो आम्ही ते करा व की वर काय? नाही च् तरी भाकरी नाही पराठे घेतलं. पराठे घेत ते पराठे घेतलेले विकत ते भाजलंत संध्याकाळी आहे तिथं आणि न करावक आणलेलं त्यामुळ काय दंगाच ते करावके वर ती गाणी म्हणा गाणी म्हणायला ग माईकच माईक
हा हा हा हा हा हा
अ गाणी ग कोण ऐकायला नव्हत कि एकापेक्षा एकदा चागला दंगा कराया लागली
काय गो बाई?
आणि प्रत्येकला भरडा आवाज असू दे चांगला आवाज असू दे प्रत्येकजण बारक्या पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी गाणी म्हणून दंगा दंगा हम्म प्रत्येक जण नाचायला चालू होतं गाणी म्हणायला चालू होती दंगा दंगा केला त्यानी सगळ्यांनी आणि कसं पाणी बिणी भरपूर होय केलोय की विडियो केले फोटो काढल्यात ते ते इडेड करुन ते इडेट करून करून झाल्यावरती बघते की पाठवत तुला फोटो तो त्याच्या त त्या इथ पण गेलेलो जवळ
हा
अ हथलं पण फोटो त्यांनी काढलेला आहे आमच्या गावा पाशिचकी
गावापशी जवळ आहे का हा मग तिथं पहिला जाऊन बघून आलीत. ते ते बघून आली जंगल फिरून तिथनं मग खाली उतरलो तशीच त्या गावातनच आणि मग बाहेर पडलो त्यामुळे वेळ झाल्या पुढे जायला मग हितच ना एक तास र गेला त्यांचा घरातनच दहा वाजता साडेनऊ- पावणे दहा वाजलेलं निघायला मग ते झाल्यानंतर न पुढं पुढं ते तासभर करून आणि तिथन पुढं बाजार बाजार झाल्यानंतर ना इकड तिकड करायला त्यात पाणी जवळ नाही पाणी जवळजवळ लय लांब बऱ्यापैकी लांब तिथन झारे भरून घेऊन यायचं. चा तिथनं पुढ जेवण करायचं त्यात मी भांडी थोडी नेलीत, तरी तिथ दिदीच घर काय म्हणून बरं झालं मग तिथनं मसाल तेण वा तयार केलेलो सोड मसा ते गत घेतलेलो आणि केलं तिथं भांडी घेऊन गेलो आणि पावसा करायचं माहिती शाकाारीच करायचं असत ग मग शाकाहारी होऊन झाल्यावर आणि ते पुन्हा आणि मांसाहारीच ती मांसाारी पण घेतलीत मग असं खाणारे खातली आम्ही शाकाहारी खावयचं झाल नय मुल होती सोबत म्हणजे असं
ते बी हाय बरं
त्या हे केलं हा अस म्हणलं हा
म कसं गेलतसा टू व्हीलर वरण गेलतसा होय
नाय नाय गाडी घेऊन गेलोल गाडी घेऊन गेलोल अ् मोठ टी गाडी घेऊन गेलतो की फोर व्हीलर
हा हा हा
तिच घेऊन गेलेलो त्यामुळे
हा हा
हॅलो
हॅलो ब हा बोल हा बोल हा बोल यालाय आत्ता जरा जरा बोल
हा
हा एकदमच
ग व्यवस्थित हॅलो हॅलो हॅलो हॅलो